हॅलो हा काय चाललंय
काय नाही दुकानात आली तुमचं काय चाल
काय नाही बघा आता शाळेतून घरी आलो
हा
जेवण ते झालं
झालं की केलतो कसला जेवलो हा पालू
काय केलतं आज
आज अ चपाती भाकरी
हम
बटाट्याची भाजी टोमॅटोची आमटी भात
परत ना आळुच्या वड्या
आज काय स्पेशल होतं
नाहीय ह ह ते अळूच्या वड्या आम्हाला दिलत्या
दिलतो बघ
हम् मला काय माहित नाही कस केलत्या, तुम्ही कस करताय..?
हॅलो
तुम्ही कशा करताय
आम्ही व्हय आळुची पानं घ्याच
हम
आणि त्याच देट कट करायचं
हा
आणि त्याला आहे ना पळपुट्यावर असं उलटं ठेवून त्याला लाटायचं शीरा मोडयच्या आणि नंतर काय बेसनपीठ घ्यायचं, बेसनपीठात कोणतर रा कोणीत करायला असलं की लाल तिखट घालून पण करतय पण साधा हिरी मिरची घालून पण करते. आम्ही हिरवी मिरची घालून म्हणजे खरडा घालूनच कर ते त्यामध्ये मिरची नंतर जिरा आणि लसू मी मिक्स जर बारीक करायचं ते पिठात मिक्स करायचं बेसन पिठात नंतर जिरं ओवा हे घालाय चं. म नंतर ते मिश्रण कुणी पाच मिनिट ठेवायचं.
हं त्यात ते हे पण घालायच थोड आमचुर
ह आमसूल चालतय किंवा हे असंय बघा काय बर आपलं चिंच चिंच
आम्ही चिंच घालतो. पहिला भिजवून
हा हा भिजवून चिंच घालायची. आणि ते मिश्रण जरा लय पातळ पण नाही लय घट्ट पण नाही मिडियम करायचं आणि ते पानावरनी लाटायचं आणि असं थर लावायचा. पानावऱ एक दोन तीन पानांचा आणि ती सुरळी करायची.
रायच करताय.
तीन चार पानं लावतोय की, एकदम आणि त्यात अस सुरूळी करायची गोल मग ते काय गोल केल्यावर ते राहतय तसंच कोण तरं अस कोण कोण आहे ना दोऱ्यान बांधत्यात पण त्याला वाफवायला ठेवताना हा म ते वाफुन घ्यायचं. वाफावल्यानंतर त्याला काढायचं एक दहा मिनट वाफवून घ्यायचं त्याला आणि वाफ उकोलल्यानंतर काढायचं आणि त्याच चाकून काप करायचं समान म्हणजे भाकरवाडी सारखं आणि त्याला मग एक एक जण कसं करतात अ तेलात त्याला आहे ना जिरं आणि फक्त तीळ घालून फोडणी कर त्यातच ते सगळं वतून असं म्हणजे गरम भाजीच करतेात हलत आ क गरम करतोय खडवून आणि त्यात तळून घेतोय तेे कुरकुरीत लागतात आणि ते घशाला खवकवत नाहीत तळल्यामु नाहीत ते घसा खोकवतय ना पाऊषडनं म्हणजे ते ती पानं वेगळी अस त्यात पण बदल असतोय काहीतरी ते पानाच्या देटावर असत ते
ह चाळीस ते आम्ही आणलेली नाहीती रात फ्री दिल्ती नाही किती अ ते आमची इतली पानं नव्हतीत
हा
पासष्ट आणि ती मा माणुसतीकडून आणलेली आहे म्हणजे आमच्याक कस ते सारखं करतोय घरापाशी आहे त्याचं
हा हा
त्याच टवकल नाही तरी जरा चाललेली हो कॉल कर
मग ते पानावर असते ते पानाच्या देठावरून ते व ओळखयचं असतय
हा हिरव असल तर खवखवतय
हा पांढरं असायला पाहिजे ते पांढरं असले की खवकवत नाही
हो आणि ते सकाळी जरा खाल्ले अजून नरड तोडालय
हा ते नरड तोडते मग तळलं नव्हतं का त्याला
नाही उकडल होतो
मलाच राहि लागतय जर ते ते जर कमी पडलं तर तेच बटाट्याच जरा काप करायचं आपलं किसणी असते की बटाट्याची चिप्स पडायची आणि त्यातन जरा बटाटेभजी सोडायच ते किंवा कांदा मिक्स करायचा कांदा भजी करायच पिठ जर राहिले तर त्या जरा ओवा थोडा जास्त घालून
ह ह आणि आम्ही करतोय नाही
हा
त्यात ओवा बिवा काय घालाय नाही त्यांन
हा
हे करायचं हम्म त्यात तेे कांदा कांदा पीठ पातळ करून ते भज जी हे करताय किथ ह तिजपया
पोळ्या व हा हा खरं कांदा घून पोळी चांगली होत नाही त पसरत नाही
हा तिथेचच
थांबत्या त्यामुळे काय करायचं अ बिन कांदा घालत तेन फक्त बेसनपीठ सोडा ओवा जिर मीठ एवढंच घालून आणि ते खरडा किंवा ते अ चटणी करायची बारीक लाल आपली लाल चटणी ती घालून होळी करायची पात्र हे करू म छान होत्या जर कांदा टोमॅटो असं घातलं की ते एकाच ठिकाणी ते बसते मग आम्ही पिवळ्या करतोय पोळ्या म्हणजे हे चटणी नाही आम्ही ालतय खरडालते तर आणि मीठ
हो कुठे गेल सगळे
आहेत की घरी कामच चालू आहे त्यांची त्यांची तुमच्या घरी
आमच्या घरी कोण आताजी हती व देे कपडे कपडे धोल ते ती शा शाळेला गेलतील
घेरते हा हा
पत मामा गावात गेलाय
आणि काय ऊन तेन कसा आहे
ऊनचा ऊन जरा ऊन आहे जरा बा पण उष्णता तर भरपूर आहे गरम व्हाले पाऊस एक महिना्या ला म्हणा आल्या तता
अजून एक महिना
हा
पंधरा तारखेच्या पुढं काहीतरी पडणार होत तीस तारखेच्या पुढं पडणार आहे म्हणून सांगितलंय हे आपल्या तीस तारखेपर्यंत तर काय नाही पडत नंतर ह म्हणून सांगितलंय मग कसं होते काय माहिती माणसांचे किती नुकसान व्हायला लागले पेरणी जवळ आले
होय बेंदूर आला
दूर बेंद्राला पेरण्या झालेल्या असतात सगळ्यांच्या
परत ना आमच्या इथे पण तसं जाय क आहे आता बेंदाराला ते बेंदूर झाल्यावर परत ऑगस्ट मध्ये ते ल के तिथे पुरातली जनावर म्हणून बांधत नाही शकता
हा
मगं जिमच्या तिथं
हा हा
तस पूर यायचा की आता काहीच नाही होय यायचं पहिला काहीच नाही ह ते बेंद्रा ते जनावर रंगवलेली तशी दिसायची
होय होय नाही याळी जरा म्हणजे काय ते सुका दुष्काळ आहे म्हणतात
ह ह
हा वाळा दुष्काळ
ह मागच्या्या वर्षी शिव्या काट
अं
मागच्या वर्षी शिवाया घातल्यात दुष्काळ आहे
मगम् पाण्याची टंचाई भासणारच आहे ह वर्षी होय आणि आपल्याकडे थोडं पाणी तर आहे खाल तिकड तिकड सोलापूर होर पंडर
इकडं पूर्ण दुष्काळ आहे
तळाय संख नकड तर विदर्भात पाण्याची टंचाई आहे म्हणून पाणी आहे काटकसर
ह हो तुमच्या तुम्हाला कुठल्या आवररणीचं पाणी
हा आम्हाला अगरनेच पाणी खरं ते गोड नाही खारं पाणी आहे आम्हाला कृष्णा नदीला गोड पाणी येते ना साईला अगरणीचच येते आप मला
हो तुम्हाला आर नाहीच तर येत आम्हाला विरी येत होत
बहुतेक आम्हाला पण एखा्या टाइमलाना विहिरीत सोडतात खारपाणी मग आम्ही फिल्टरच का ते पाणी मग स्वयंपाक धुनं भांडी तेन काय खराब होत नाही कालवणतीन असं लाल तन काही होत नाही
हो आमच्यात आम्
लाल होते ते ना काय ते
स्वयंपाकाला बोरस घेते आणि ह पहिला गुदाात फिल्टरच हा परत ना दहा रुपये थंड हा
जे आमच्या घरी आणि त्यात साध पाणी आणतोय
दोन बातल्या फिजला लावायच्या आणि ते करायचं ब हम्म आमच्यात कसं नाही आम्ही एक मोठी दोन लिटरची बाट घ ते फ्रीज ला ठेवते ह परत ना मग घरला जाताना दोन तीन टाइम मोठी दोन लिटरची बाटली नाही जे पाणी पियचं ते
हा हा अच्छा
आणि पहिला कस करत होतो माम्मी होती तेव्हा मून घेत होतो आणि सगळेजण पेत होते आता कोण द्यायचं आता मामा प येत नाही आई प येत नाही
का साधं पाणी पितत
पण त्यात किती करू दे फ्रीजच पेत नाहीत ते हा
अ गार मग आता गार काहीच नाही आता बातते ह्या दिवसात आता पाऊस चालू झाला ना बातते नंतर दात तर असं हे होत्यात ल गार पाणाती प्यायचं नाही नंतर गरम खाताना दात दुखत्यात ते गार पाणीच प्यायचं नाही गार पाण्याचा त्रास नं तर होतोय नंतर पावसा पडायला की एकदमच सर्दी खोकला हे चालू होते मग ते आधी काहीतरी पिलेलं खालेल ते नंतर बदते हा